हॅलो
ह ते काय झालत ते ना असं ओपय म्हणजे धुलवंदन दिवशी क त ते तुमच्या तिकड म्हणजे मराठी्यांच्या असं बोकड ते असते ना आमच्यात काही नसते
आमचे पण नसते वय
तिकडं आमच्या तिकडं असते मराठ्यांच्या बोकड नंतर दारु तेन प्याच अस आणि रंगपंचमी दिवशी तस दा अव फुल पेला य ते र अ दुसऱ्या दिवशी की वाढत का तर आ रंगपंचमी दिवशीच काही कळाल नाही ते आणि असं दोरी घेऊन फासलावाय गेलं त्याच्या आईने एकदा अडवलं ग बसवलं नंतर आई पलीकडच्या घरात गेल्या तोपर्यंत त्यांना फास लावून घेतला
अगं आई हे कशामुळे पण त्यांना काही टेन्शनत क काय
त कर्ज होतं वाटतं डोक्यावर अस म्हणत्यात काय खरं काय माहित नाही ते झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोन बाबावारलीत तिथंच आमच्या गल्लीत आणि तिसऱ्या दिवशी दोन वारलीत हा असे एकदम पाच वारलीत एकदम म्हणजे एकदा पंचांगात एक माणूस मेला ना पाच दिवसाच पंचग म्हणतात ना ती पाच मारत्यात तस तसं झालत
काय म काय नवच कर्ज झाली की माणसं तरुण तरुण पोरं मार
हम्म कर्ज पण चांगलं नसते नाय कर्ज हे म्हणत्यात ना चांगलं नसतय हे होय
त्या माझ्यार पण तसेच म्हणत्यात एक दिवस उपाशी राहूया काय प्रॉब्लेम अस ती वेळ असली तर खर कर्ज एवढं काढून जेवायचं नाही हा जेवायला या आमच्या इथेथ काय झालं इथं एक वर्ष झालं त्याला परवा श्राध्द झालं वाट त्या मुलाच दोन तीन महिन्याचा माग लग्न झालेल झा व एक वर्ष झालं ‌ एक वर्ष सारखं भांडणच यु त्याची म्हणजे घरा पाहुण्यातलेच लग्न केल त माझ्या पुरगी संघ ते पुरगीला आतीच्या घरात दिलेले
हा
आणि तुला सांग तू सारखी म्हणती ती बाय काही पटवून घेत नव्हती अ कालवती त्या पुरगीला आणि ती पुर्गी गेली माहेरला एक सहा महिने बघितली बघितली बघितली आणि सहा महिने झाल्यानंतर गेलीच ग ती आणि त्यापासन ती येना झालती इकडं तेव काय दारू तेन पित होता पितोय सोडं करून
हा
खरं तर भाडण्याचं कारण सासव सुणांच होतं ग हे कही संबद न त्यांच्या टेनशन दरू प्यायला लागलेला त्या चु आईच ती पोरगी गेली माहेरला मग आईचा लेकाचा पण सारख तो भांडणर तो तेव्ह लोक पण दारू पिऊन सारखं तुझ्यामुळे बायकू गेली की केलीस कशाला एवढं सुद्धा ठेवून घ्याची व्हती नांदव्हायचं नव्हत तर तमाशा माझ्या आयुष्याचा केला च कशाला त्याला अस म्हणून रोज भांडायचा दारु पिऊन आणि शेवटी फास च लावून घेतला
म हा तेच कि दुसऱ्यांचं
समजत हा समजत कस नाही बर लोकाच्या मुलीला त्रास देतोय ती मुलगी आपल्या मुलासाठी आलेली असत्या
आलेल्या असत्या होय बरं आपल्या सांग ति तिझं सांग आपलं पटत नाही तुमच तुम्ही माया लेकरं करून खावा
बर खावा की मग खर ती पोरगे आपल्या पोरग्यासाठीठी झालेली अस आपण जाऊ आणलेल असत लिवलेले स्वतः तेवढी साधी गोष्ट पण समजत नसल भावाची की ग झाले तय किती झाली तर ती पुरगी काय कर अशीच केली तसच केला ग त लहान आहे आता नवीन संसार आहे ते मुरायला तर वेळ लागतोच का न्हाई सांग बघू किती शेजारच्यानी त्या समजवलं तेि बाय आडमोटे हाय सोड आपलंच खरं करणारत म्हण एवढं पण आडबोटं पण चांगला नसतोय आता गेलं नाही पोरग
पोरग गेलं तिनं काय करायचं
ती पुरगी तुला सांगतो मग ते तसं समजली होती प्रेतावर आलती आणि बाईने त्या प्रयत्समोर तमाशा केला ग त्या पुरगीला भेटवून पण दिल नाही दाखवल पण नाही नाही नाही तुझ्या माझा लोक गेल्या र तर थांबायचे नाही म्हटली घालवायच हिला
हा
असं भांडण काढली पाहुन्या पियाचा भावकीत सगळा तमाशाच केला का बा मायाच्या मुद्द काम करत असतील का काय बरं करत असेल मला समजतच नाही
उलट एक जण असतेात ती माझ्या लेखाच चांगलं हो दे असं हो तस
हा असं म्हणणार अस आणि ह काय बघ आहे आता त्या पुरगीच्या डोक्या वर खापर फोडून होणार आहे का तिनं काय केलंय का सगळं केलं तर हीन च
हूं
आणि आता नाव कोण त्या पुरगीला कोणच नाव ठेवलं नाय सोड हेच्या सहा महिने ला नांद लेली ती पुरगी हा आणि ही काय आयुष्यभर हिथंच आहे हिचं पण काय स्वभाव हाय ते लोकांना
माहितये हा
त्याच्यामुळं त्या पुरगीला कोण काय बोललच नाय हिलाचं आणि माणसात गब बसाम्हणतात प्रेत हाय समोर काय? काय बोलाव कस काय एवढी पण अक्कल नसलं.
तेच की
एक एक बायका विचित्रच असत्यात बाई करायचंच नव्हतं ना म लग्न एवढं लेकाच एवढंच लेक लेक पाहिजे असल त किती त्यांला लिमिट असतय की नाय जरा तर त्या बाईच्या तोंडाच्या पट्ट्यांना लिमिटच नाही. बंद नसतयच ते, हा हाय दोन गल्या सोडून पलीकड
हम्म हम्म
खर गेलं कनय सांग त ते नं पोरग आता काय घेण मरूस पर्यंत काय एकटीच पडशील. पोरी काय आता कितीे किती येणार आहेत त्या पाहुण्यावाणीच येणार आहेत. दोन पोरी एक पोरग हाय. दोन पोरी एक एकच पोरग होतं ग पोरी समजवलेली की ती घरच्या ऐकायची मापाची बाईचं नव्हती ती कशाचा एवढा राग होता त्या पोरगीवर कोणास ठाऊक? एवढं तर राग अस तर करूनच घ्यायच नाय ग
काय तेज पण कुठ तर चांगल झालं असत.
तेतर आता पण होईल सोड ती करून गेल्याय काय दुख असं सावड चार पाच वर्ष लय तिले पाचसहा वर्ष राहील पण त दुसरं काय तर करून देतीलच की आईबा तीच
होय देणार की
कसं ठेवतील तिला
खर आपलं नु
करायाचा हं हिनी हिचा विचार करायला पाहिजे होता नाय लहनाचं मग मोठ करायचा आणि अस लावायच ते तर गेला जीवानीसी ते तर झालंच
दारू एक
जे मला वाटतय बाय जेव महत्वाचचा आहे आपला
हूं
आपल्याच काय कोणाच पण घेला आलं तर जीव महत्त्वाचा हाय. एका दिवसा तर असता होतय काय ते जलमल आणि मोठं झालं त्याला किती वेळ लागतोय सांग बघू कितीे काय काय गोष्टी असतात त्याच्या संग आणि जीव जाताना कसा एका मिनटात जातय.
जातय.
महत्त्वाचं हाय क नाय सांग बघू कुणाच बी झालं तर म पाक वाटती.
हाय तवर खाऊन पिऊन निवांत रायच टेन्शन नाय काय नाय.
शांतता का जगून घ्यायच ते जगून घ्यायचं. हे मनुष्य जन्म परत हाय का? कोणी बघितलाय का?
देवांना मिळाला नाय मनुष्य जन्मपरत
एवढी साधी गोष्ट कत नाही बायका एवढं वाडून मडून व वाड्यावर घेऊन जायचं असते बरं
एां जस बत असतील सोडा
त्या पोरीचं पण नुकसान झालं ना सगळंच आता ते काय अस राात जात बायकांच्या बरोबर
हम्म
आताश आता काय गुगल्स नाही ना
हो
शेजर बाजारी काय जे काय म्हणतात की माणूस याच्या नात्याने एक दोन दिवस बघतील करतील धरणीर पडलं काय करायच
लेखे येतील कि मग
कितीे कि त्याला आता किथे यायला लाले की
आज कोण नसते
हा हा लेखी एक जामायांचे झाले आलं ब म्हटलंी त्यांच्यात ते जावस नाही विचारूनच यायचं जावस विचारूनच जा यायचं जायचं असते त्यांच लाका असतोय का त्यांच्यावर आपलं किती ल तर लेख सून नातवूनात आप त्यांना अस झरून राहाय हे समजत नसते बायपासने
चार दिवस भांडतील परत आपलीच ऐतक्य
हो ते पाहिज तण बघवत नाही जाते रूज कामला दिसते खवाखवा्हा तर आपण म्हणच बोलतो आता सगळ्यांनी सांग आता शेजारी पजारी असो ना नवीन आता आलेला पोरी तर आहेत
हम्म आता कळत असेल की नाहीच कि टाइम निघून गेल्यावर काय नाही
हा पोरगी पण ते चांगली होती, स्वभाव पण चांगली होती अशी बारी नाजूक काम पण करायची बा बिचारी सगळं
हम्म हम् कुठल्या गावची होती
मुडशिंगी ची कायतर होती बघ
हम्म हम्म
त्या बाईचं माहेरच किती
हा हा, मग आता इकडं भाव ते सगळंच वाईट झालं नाही
हा तेच की आता माहेरपण तुटलं, असल तर कोण कोणाचं किंमत दिलीच नव्हती ह्या बाईला कोणाला जवळ धरलंच नव्हतं. आणि आता होत नव्हतं ते माहेर पण संपलं आता पोरीच वाट वाटोळं झाल्यावर ते बाप पोरगीकडेच बघणार बहिणीकडे कसा बघेल
नाहीच की
हां बाई स्वतःच्या स्वतः पायावर थोंडा पाडून घेतात. कसं समजत नाही काय नव्हच करत्या सकाळी त्यांना जेवण संध्याकाळी करत बसत नाही असं एकच टाइम करते, दोन टाइमाचा तेवढंच खात्या दारात लोकांच्यात बसत्या. वर लोकांचे पोरं बघत
हा
त्याचा काय उपयोग नाही आता
टीव्ही तीन नाय काय
असेल की तिच्या घरात काय बघते किती बघणार आहे ग टीव्ही बंद झालं काय माणूस माणसाच काय कमी भरून काढणार आहे का टी व्ही
होय
भूतावानीं च बसलील्या या असत्या बगल तवा
हम्म. हम्म..
ते काय कोण करेल ते फेडल बघ मग जे करतय ते भरतय लोकांना बोलून करून काय होतय इथेच फेडायचंय त्या पोरीला छळली खर वर्ष भर लय
हम्म हम्म
सहा महिने छळली सहा महिन्यांनी गेली ती गेली येतच नाही म्हटली पोरग दारू पण पिल, चालतय सांगते मग
आ -हा